काय काय ऐकलं
ह
बोरगावच्या आ जी येणार होती तेी ऐकलंस काय काय कट झाला कॉल
ऐकलं की
हम्
थांबूया आपण ऋतूज खरच थांबू
हा
थांबूया आपण
कशामध्ये
सगळंच
नक्की
हो
कधीपासून
आत्ता पा सून
मग कॉलवरर नाही बोलणार आता दहा मिनटं
पैशासाठी बोलू शकतोय
बर क्विक डिसिजन आहे परवा काय झालं होतं मग मी ते्हा तुला सांगत नव्हतो काय थांबूया थांबवया
हम्म
बारा वाजेपर्यंत माझ्या बरोबर बोललास ना मला समजवलास मला मला जवळ केलास मग आता कसा झाला क्विक डिसिजन
तुला पण त्रास झालाय मला पण व्हालाय ना
मला नाही व्हायला माझ नको सांगूचतो तुला व्हायला हे मात्र खरंय मी तेव्हाच ओळखल होतं रे बापा त्याच दिवशी जेव्हा तू एवढा बडबडलास ना तेव्हाच ओळखलेल हे काही खरं नाही आहे रिलेशन नाही जाऊ शकत थोडं आता माफ करशील पण नंतर नाही होणार
का बडबडलेलं ते माहित नाही का तुला
का बडबडलेला अस माहितीय की मला त्रास हो होत होता म्हणून तर बडबडलास नाघच कोण बडबड तेवढ स्वतःची एनर्जी कोण वाया घालवते माझ्यामुळे बडबडला स म त्रास करून घेऊ नय मी हपी राला पाहिजे यासाठी बडबडला अस माझ्यामुळं त्रास झालाय तुला लय.
म तू गेल्यावर कमी होईल की.
नाय होणार.
मग आणि द्यायचाय का त्रास.
नाही. सोडून जायचा विचार पण केलास ना तर बघ. थांबूया म्हण मोट्टच बोलायचं नुस्तं. काहीच बोलायचं नाही असलं आत्ताच सांगतो.
तूच बोलल्यास.
सोडून कोण जातो म्हणलो मग मी म्हणलो. थांबूया का म्हणलास.
मी लाईफ मधे कशाला आलो तुझ्या येस कशाला म्हनलो.
ते जे खरंय तेच बोललो ना मगाशी.
मग इतके दिवस कवा म्हणल्यालीस.
मी तुला असं म्हणलं. तू माझं तुला मी माझ्या लाईफ मध्ये ठेवून त्रास झालाय असं म्हणलं काय. तुला माझ्यामुळे त्रास व्हायलाय म्हणून मी तसं म्हणलो. तू माझ्या लाईफ मध्ये आलेलाच त्रास नाही झालाय समजल. मला तू माझ्या लाईफ मध्ये पाहिजेस.
तू मला त्रास द्यायचा बंद कर ना मग.
मग करणार तर आहेच की. तू उठून सुटून मला म्हणलास तू तुझ्यात काही बदल होणार नाही. कधीच करू शकणार नाहीस. हा म्हणते माणूस मी मान्य करतो मी आता काही दाखवत नाही तुला त्यामुळे तुझं तुला नाही पटत माझ मान्यय. पण मी करणार तुझ्यासाठी मी एवढं करू शकत नाही काय.
मोठं मोठं बोलालतीस की सोलावरची भांडणं झालती तवा.
काय बोललो.
ये काय पण करतो तुझ्यासाठी काय पण. बोलाय न्हवतीस.
तेव्हा तू सोडून जाऊ नयेस म्हणून बोलत होतो.
मग मग आत्ता का बोलाल्यास आत्ता पण सोडूनच चाल्लोय ना. आता पण तेच बोलाल्यास.
मागाशी म्हणलं नाय तुला मी करतो म्हणून तुझ्यासाठी तू म्हणलास तुझ्याकडून काय होतय शे काय होतय म्हणला नाहीस का?
कुठं होतेय मग.
बदल केल्यात मी स्वतः मधे. तुला अजून दिसत नाहीयेत. म्हणजे जाणवलेत सोड एक एक मी आता त्रास करून घ्यायचोव कमी केलाय. चिडचिड करायची कमी केलोय सगळ बंद होणार. सगळं व्यवस्थित होणारय बघ. मोठं बोलत नाहीये. तुझ्या सोबत असताना सगळं संपतय. मग तुला असा विश्वास नाहीये तू हासतोस माझ्यावर. हं काय म्हणतोस.
आता होत नाही नंतर कसा येईल मला तोच प्रश्न पडतो बाबा
मग
जेवायला कसं बाबा आत्ता करून खावं वाटल्यावर कसं खातीस. हे खाऊ वाटालंय ते खाऊ वाटालंय मग बनवायला येत न्हाई. आा.
बदलतो.
बदलत्यास तू मीच बदलतो घे तिकडे
नाही. तू माझ्यासाठी चांगलं सांगतोस मला माहिती मीच आता स्ट्रिक्ट होतो बास झाला मला तुझ्या अपोजिट राहून राहून बास झालं त्रास व्हायला मला हो राहतो तो हो गोड खाऊ नको म्हणलाच मी गोड खाणार तू उठून एवढ्या वेळने उठू नको म्हणलास मी उठणार. त्रास होतोय मी नाही म्हणत नाही मी आमच्या घरच्यांना जे सांगतोय ते ऐकत नाही. ना तेव्हा मला किती त्रास होतोय चिडचिड होत्या मला माहिती आहे. तुला किती होत असेल तू तर मला माझं मानतोस. स्वतःच मानतोस तू मला तुझा आयुंश असल्यासारखं करतोस मला मला माहित नाही काय माया किती करतो ते गोडी प्रेम किती करतो मला माहिती आहे
त्याचा फायदा घ्यायल्यास ना तू.
फायदा घेतल्यासारखं झालंय मग जाणून बजून नाही घेतलो पण तसच झालंय अ पाया पडतो मला सोडून जाऊ नकोस
त
कुठच कुठच नाही जायचं मला फक्त सोडून जाऊ नकोस काय पण हो हा.
हम
सोडून नको जाऊस.
मग वागणार काय नाही व्यवस्थित
वागणार.
काय वागणार
चिडचिड करायच बंद करतो हॅप्पी राहतो गोड खाणार नाही बाहेरच क कधी तर घणार
हम्म
सकाळी उठायचं नाम ते मी सल सहा साडे सहाली मिळ सात पर्यंत दे सात सात पर्यंत तरी दे नंतर मी नंतर बदल करत तो सातचं सहावर येईन सहाचं पाचलं येईल
सहा ला आंघोळ करून कारखान्यात असते साडे सहाला मी तुझ्या पेक्षा पाच वर्षां नी मोठा आहे मी
हो
मग तू किती ऍक्टिव्ह पाहिजेस. हं
ह बरोबर आहे
अ अ, हा हा बोलतीस अवगड काय नाव ठेवतील ठेवतील मी काय लक्ष देणार नाही सोड तिकड
नाही
काय नाही अरे ती मलाच नाव, ठेणार आहे, कुमेश्वर.
तसं काय होऊ देणार नाही. कारण तुला ते, आवडत नाही. तुला ते, आवडत नाही. ते आत्ताच मला सांगू, नकोस हः. मग तू करूनच, घेतला नसतास मला. आताचं ज मला काही, सांगू नकोस प्लीज. तूच करून घेतला, नसतास मला. तू आधीच कसा आहेस, मला माहिती आहे. त्यामुळं तू म्हणला असतास बाबा असली आहे तर, मला नकोच. काय काय म्हणली होती पाहुनं. काय काय म्हणतात मग तेच ना मग तू तेचं ना त्यांच ऐकून तू जर, डिसिजन घेतला असतास. तर मला केव्हाच सोडून गेला असतास, तू आला मला घेतलाच नसतास लाईफ मध्ये. कदाचित त्यासाठी पण, म्हणत असशील तू मी लग्न करणार नाही करणार नाही. तुझ्यासोबत. कदाचित म्हणाले, मला काही माहित नाही. नंतर कसा काय त्र तयार झालास, देवालाच माहिती. तुमच्या मम्मी पप्पांनीचं जुळवून आणलंय खरं होत. त्यांच्याच मनात होतो मी. कसं काय, त्यांच्या मनात मी आलो, मला माहित नाही. लिट्रली हः हं आणि असं पण नाहीये की, तुला कोण पोरी मिळत नाही म्हणून, त्याला ही पोरगी बघाव. असं पण, त्यांच्या मनात काही, नव्हतं.
असं काय नाही सोड, पोरी माप मिळतात मला
तुला माप, मिळत मला माहितीय. त्यांनी मनापासून, मला चूज केलेय. त्यांच्या मनात मी आलोच, कसं काय? हे, मला माहित नाही. मीच कस काय? दिसलो. मला खरंच नाही माहिती. मी माझ गुण असले असून माहिती तरी पण, त्यांनी मला. मला खे, हे केलं.
मग तू, विचार कर ना. आणि आमची फडतूस, फडतूस तर फॅमिली नाही आहे.
नाही नाही अजिबात नाही आहे.
तुमच्या हज तुमच्या फॅमिलीपेक्षा, हजार पट चांगली आमची फॅमिली.
होयच कि मग शंभर टक्के आहे. मी नाही, म्हणणार नाही. चांगले सुशिक्षित असलेली, माणसं व्यवस्थितच असतात.
तेच की, ते फॅमिलीपेक्षा तुझा नवरा तुझ्या फॅमिलीपेक्षा तुझा नवरा कसा, तुला अजून काहीच माहत नाही. मी काय आहे का, नाही तुला शून्य पण माहित नाही. खरंच सांगाल तुला.
हा
तुझ्या बाबतीत माझ्या मनात काय हाय?
हम
मला तुला कसं ठेवायचंय, कसं काय करायचंय? च्यायला काकाचा फोन आलाय बघ अ वा वा किती मिनिटं झाल्यात.